हो काय काय नाही बघा आवरायलागल्या तुम्ही काय करायलाय?
मी का देवपूजा करत होते. आत्ता देवपूजाला लागले आता कराव म्हटल पूजा ते. मग काय मग. हो अग हाच टइम असतो मग कस सकाळी लवकर उठते थोडं अंगण वगैरे झाडायच आपल थोड झाडजूड करायची घराची मग देवपूजा वगैर कर ते आणि मग पोरग आता शाळेत जात आज केली इडली. त्याला डब्याला काय देऊ काय देऊ प्रश्नच पडतो बाई रोजचा मग काल तांदूळ डाळ भिजू घातली आणि मग अ आज चटणी वगैरे करून दिली त्याला डब्याला आता गेला पोरग शाळेत. आता पूजा कराव म्हटल. काय म्हणते तुझा झाला का नाष्टा, चहा?
चहा झाला नाष्टा झाला मी पण आज जरा वेळानच उठल्या रोज कस लवकर उ ते आज काय माझी कंबर एवढी दुखत होती की उठताच आल नाही मला.
अरे बाप रे गोळी वगैरे घे ना मग दवाखान्यात जा.
हो अचानकच रात्री बहुतेक लचकली का काय कोणास ठाऊक झोपेत मी कसे वाकडी तिकडी झोपले काय माहित. का त्याने लचकली मग त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की माझी कंबर अचानक दुकाय लागल्या मुळ सकाळी ग्राउंडला उठताच आल नाही मला.
होय काय नाष्ट्याला काय केलं मग आज?
आज मम्मीन डोसा केलता.
अरे वा छान झाल का मंग नाष्टा पाणी?
चहा झाला नाष्टा झाला आवरल दूध घेऊन आले दूध कस इथ एका मावशींकड लावलय ना स्वतःच्या म्हशी आहेत त्यांच्या मग त्यांच्याकडनच घेते.
हम्म हम्म हम्म हो बर मग ते चांगल पुड्याचे दूध वगैरे चांगले येत नाहीत आजकाल तर.
नाही तेच भेसळ येते आणि त्यात किती किती परसेंट दूध असते सांगा की एक दोन टक्केच दूध असते बाकी सगळं तर पाणीच असतय.
हो बरोबर आहे मग काय आणि आपल्या वरव्याच दूध कधी पण चांगलच असत प्यायला पण चांगल आणि वासही येत नाही पुड्यातल्या दुधाचा वास खूप येतो.
हां त्यामुळेच मग दूध वगैरे घेऊन आले म्हणल तापवाव दूध.
हम्म हम्म हम् तुमची झाली का नाही पूजा काही देव?
हा मम्मी ना आवरली सकाळीच आज मी वेळाने उठल्या मम्मी काय केल नाही मम्मीनेच
मम्मीनेच केली हो मी काय काही नाही सकाळी उठले लवकर झाडून ते काढल मग माझा रोजचा हाच टाईम असतो पूजेचा पोरग जात मग शाळेत एक वाजता. मग त्याला इडली वगैरे करून दिली आता. म्हणल आता जाऊ द्या म्हणल, मग आता ते थोडं वेगळ म्हणल आता उद्याच्याला कराव म्हणल का ते चण्याची उसळ वगैरे म्हणल. थोड आणाव म्हणल सामान आज मार्केटमधून.
हां
हम्म थोड मग कधी कधी उसळ द्यावी म्हणल कधी मग अस वेगवेगळे पदार्थ रव्याचे आ प्पे हे थोडे वेगवेगळे पदार्थ देेता येतात म्हणला. आपल्या लेकरांला पण थोड.
आपण वेगळ होतय ना.
हम्म बरोबर आहे मग काय. पाऊस आलाय का आलाय का तिकडे?
नाही ना पाऊस काल तुम्हाला दहाच मिनट पडला परत पाऊस नाही आला. आभाळ तर झालत रात्री पण अस वाटलेल येईल पण नाही आला.
हम्म हम्म हम् आमच्या इकड झालाय पाऊस चांगला झालाय. आता काय इकडं आमच्याकड रात्रभर पाऊस इथ तर पाणी साचलय आमच्या घराच्या समोर.
पोरांना मग पोरग्याला मग खाली जाऊन देऊ नका नाही तर
नाही नाही हो बापरे खूप त्याच्यात ते हम्म आजारीच पडायच काम आहे आणि कस ते सतत ओल ओल राहत ना. ते ओल राहिल की दुखणच येतात मग आजारीच पडतात मुल.
ओली असण्यापेक्षा त्यात किती घाण असतेया आणि ते पाणी काय एका ठिकाणाच असत. ते काय आता खाली किती घाण, हां.
तर त्याच्यामध्ये काय भीती राहते ना?
होय. त्यामुळेच ते पोरग्याला जाऊन देऊ नका खाली.
हम्म. हम्म. मग अजून काय चाल्लंल विशेष? आज स्वयंपाक आता करायचं नाही बा अजून. पोळ्या करायच्या. पोळी भाजी. आता करणार आहे. स दुपारी लागत ना? सकाळी नाष्ट्यापुरतं तर झालं- आता आम्हाला पोळी भाजी, वरण भात लावणार आहे. आता करू थोड्या वेळाने म्हणलं स्वयंपाक. आत्ता तर कुठे नाष्टा झाले. आता काय पूजा वगैरे झाली की, मी आता नाष्टा झाल्यावर पूजा करते. नाही आधी- पूजा झाल्यावर नाष्टा करते मग. आधी पूजा वगैरे करायची मग नंतर नाष्टा करायचा.
नाष्टा होऊस तवर अकरा वाजत्यात. झालं तवर स्वयपाकायची तयारी.
स्वयपाकाची तयारी मग काय? तुमच्या इकडं आज वातावरण पावसाचंच असल?
हाय जरा. आता काय थोड्या वेळानंतर-
येईलच आता. आता पावसाचे दिवसच आहेत आता. सध्या पावसाचे दिवसच आहेत सध्या.
पावसाचे दिवस आहेत. पण कुठला पाऊस पडतोया. ऊनच नुसत- पडाय लागलयं. काल पण सांगालोय दहाच मिनिटाचा- पावसानंतर परत असलं ऊन पडलं की, असं वाटलं पाऊस पडलाच नव्हता. एवढं गरम व्हायला लागलं परत. मग ते पाऊस पडल्याला काय अर्थच राहत नाहीये ना?
काहीच नाही. हो ना. आणि आता लोक पेरण्या वगैरे करतात. पुन्हा पावसाला लेट झाले की पुन्हा ते नुकसान होतं. शेतक- -कऱ्याचं सुद्धा. सगळ प्रॉब्लेमचं कि. हं. आमच्या इकडं हळद पेरली आम्ही. पंधरा दिवसांनी पाऊस- पडला. आम्ही आधी पेरण्या वगैरे केल्या हळद वगैरे लावली शेतामध्ये- पंधरा दिवसांनी पाऊस पडला. आता ते पुन्हा आलं तर ठीक. नाही आलं तर किती नुकसान ए? आता सोयाबीन लावायचंय. अजून सोयाबीन आहे लावतो आम्ही पुन्हा शेतात. तूर लावतो. हरभरे लावतो. तो. गहू लावतो.
हां.
ते पुन्हा आता पावसामुळे थोडस प्रकरच आहे. विहीर आहे शेतात तशी आमच्या. पण ते विहिरीला पाणी वगैरे राहत नाही कधी उन्हाळ्यामुळ. आधी आमच्या इकडं दुष्काळी भाग पडतो ना? हा भाग इकडचा मराठवाडा. मग दुष्काळामुळे अजूनच वाळून जातात पिक सगळे. तर मग नुकसानच- होऊन जात आमचं.
त्यामुळेच ओ पावसामुळच. आमच्याकडं- आहे शेती. आजोबा करतात. वडील कसे? आम्ही इकडं आमच म्हणजे- शेती आमची कराडलाय. मग आजोबा, आजी वगैरे- त्यांनी करतात. मोठी काका एक नंबरचे काका तिथेच असतात ना? त्यांनी करत- -तात. दोन नंबरचे काका आणि आम्ही बाहेर पडलो.
हम. आमची नांदेडकडेय. त्या भागात ऊन प्रचंड ऊन राहतं. माहूर माहित असेल ना? माहूर- असल ना? माहूरच्या तिकडे. आमच्या त्या गावापासून माहूर खूप जवळ आहे. देवीचं स्थान आहे. मस्त माहूरचं मस्त मंदिर ए - गडावरती, खूप सुंदर मंदिर आहे. हम्म. आम्ही जात असतो. आमचं कुलदैवतच ए ते. आणि आमची शेती पण तिकडेच आहे नांदेडकडे. नांदेडकडच राहतो ना? म गावी गेल्याव आम्हाला जावंच लागतं आमच्या कुलदैवतेला. तुमचं कोणत कुलदैवते म्हणले? तुमचं-
वाघजाई. देवी वाघजाई- कराडमध्ये येते आमची. कराडमध्ये शिरगाव गाव. पाली शिरगाव माहितीच असेल ऐकून तुम्हाला? पालीला तिथ हत्ती. हा. तिथनं द तिथनं लय जवळ पडतं आमचं गाव.
पालीचा गणपती बघितलायकी. खूपच सुंदर गणपती. अष्टविनायकमध्ये आमचे गणपती झाले सगळे. अष्टविनायक मध्ये आमचं भीमाशंकर झालाय. पुन्हा वणीची देवी झाली. पुन्हा अजून- शनी शिंगणापूर झाल आमच्या इकडच. ते तर आमच्या इकडच पडतं म्हणा शनी शिंगणापूर. त्याच्यामध्ये आमचे बरच देव झाले. सगळे देवात तीर्थयात्राच झाली आमची एक प्रकारे.
वैष्णोदेवीला वगैरे- नाही. मी अष्टविनायकाला एकदाच जाऊन आले. लहान होते थोड तेव्हा मी लई. म मला जास्त आठवत नाहीत. तेवा-
हम्म. मी-
जास्त आठवत नाही मला. हं. परत जायाचय. पण आता कसय? वेळच मिळत नाही. जायला सुट्टी नाही.
आता जा. आता सुट्ट्या वगैरे असल्या की थोडस सगळ्यांनी मिळून काढा आता ट्रीप.
काढायची तेच चाललय. विचार तोच करायलोय सुट्टी यावर्षी- ह्या वेळेस काढायचं क ट्रीप म्हणून. पण काय- वेळानुसार सगळ्यांच्या. सगळ्यांना सारख्या सुट्ट्या नाहीयेत ना?
नाही ना. बरोबर सगळ्यांचा वेळ मॅनेज झाला पाहिजे पुन्हा. सगळ्यांना मिळून न्यायचं म्हटलं थोडं अडचणच आहे ना? सगळ्यांना वेळ भेटला पाहिजे.
आणि आपल आपण सेपरेट जायचं म्हणलं तर ते चांगलं वाटतं- सगळी ग्रुप न गेलेलं कसं? फॅमिली बरोबर बरं वाटतं ना? एन्जॉय होती. मजा येते करायला येते.
ते हां. म -
त्यासाठी सगळ्यांनीच थांबलय. पण प्रत्येक जण कसं झाल? आता सध्याच्याला- एक जॉबला लागतय. तवर दुसऱ्याची सुट्टी मिळते. तवर त्याला- सुट्टी नसते. त्याची सुट्टी सपते. असं व्हायलंय. कंटिन्यू चालूच आहे असं. असं कोण म्हणत नाही की हाय चला लागलीच सुट्ट्या ए त आपल्या.
हम्म. आता काय मग? हो. ते तर आहेच.
हा. नाही म आता सध्याचाला तर- निवांत गप बसायचं. सगळीजण एकदा सेटल झालीत कि मग- जायचच फिरायला. असं चाललंय सगळ्यांचं. काय करतात-
हाव. कॉलेजला वगैरे जायचं असेल ना का नाही आता?
नाही अजून.
नाही का? ऍडमिशन ते झालंय फक्त वाटतं.
ऍडमिशन झाल्या आणि कॉलेजलगेच. ऍडमिशन झाल्यानंतर मग- पंधरा किंवा तीन आठवड्यान चालू होईल कॉलेज म्हणून सांगितलय. आणि-
तर थोडस-
हां. थोडस म्हणजे कसं? एकदम शिकवायला वगैरे चालू करतात ना? आत्ता पण- आपल्यासाठी केलं की परत त्यांच्यासाठी आणि शिकवाय लागणारच असतय. मग त्या वाटणीच आम्हाला- ब्रेक दिलेला असत की, थांबा जरा सगळ्यांची ऍडमिशन होऊ दे, क्लोज झाल्यावर ऍडमिशन मग लगेच शिकवाय चालू करतात दुसऱ्या दिवशी तर कॉलेज चालूच होतं मग.
हो ते पण आहे, क्लोज झाल्यावर बरोबर आणि होत नाही का आणि कसं पुन्हा अ ऍडमिशन कोणा -कोणाकडे आता परिस्थिती असती नसती कोणी लवकर डमिशन घेतं, कोणी लेट ऍडमिशन पैशामुळे पण लोकांचे प्रॉब्लेम राहतात. आता गोरगरीब काय करणार लोक ते पण आहे ना, पैशाचे आरेंजमेंट
या वर्षी कशी फी जास्त वाढली ना, पहिल्यापर्यंत कशी होती दोन -दोन हजार, दीड हजार तिन हजारर्यंत फी होती. आता या वर्षी फी लईच वाढली तीन चार हजार त्यां डायरेक्ट वाढली म्हणाल्यावर, लगेच पालकांकडे पण पैसे येत नाहीत ना.
का सामान्य लोकांनी कुठून पैसे भरायचे, आपल्यासारखे ते भरू शकत, पण सामान्य लोकांनी कुठून पैसे भरायचे असं पण होतं. ह
आणि ऑनलाईन असल्यामुळे कसं टप्प्याटप्प्यानं भरायचं नाही, एकदमच सगळी फी भरायची आहे. ऑनलाईन डाटा स्कन स्कॅन केला डयरेक् ती पेंमेट पडलेलच असते. आपल्याला फक्त नबर पिनकोड दखबायचे एढच.
पिनकोड दबायच, हो आता काय आता ते हम् करतात पण लोक आता काय शिक्षणामुळे म्हणल्यावर कुठून इिकडून -तिकडून पैसा जमा करावाच लागतो लोकांना पण ते तरी बिचारी काय करतील, हो-
मला मैत्रीण, एक मैत्रीण मला म्हणली मला असते तर तीन हजार दे बाई म्हणलं बर मी पण मला ऍडमिशन घेणार आहे, माझ पण तेवढी फी आहे. सहा हजार अजून तीन हजार कुठंन आणू म्हटल, नऊ हजार कुठन म्हटलं म अरेंज करणार?
नाही आणि आपल्याकडे असल्या, आपण कोणाची तर मदत करतोच ना, असंही नाही की बाबा कोणाची मदत नाही करत.
की पाचशे हजार असतं तर, म्हटलं माझ्याकडे हाय म्हटलं. वर पाचशे हजार आहेत म्हणलं, पण तीन हजार एवढं तर नाही बघ निघणार म्हटलं माझ्याकडं.
एवढी रक्कम कुठून आणणार आपण पण, कारण आपलं नेमकंच ऍडमिशन झालेलं आहे पुन्हा पैसे पाहिजे जवळ. सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात पुढच्या पण
ऍडमिशन, तेच पुस्तकं वगैरे कॉलेज देणार, पण वह्या वगैरे सगळ्या आपल्यालाच घ्यायच्या असतात. कारण सहा विषयाच्या सहा वेग- वेगळ्या आल्या. पेणं बीणं तर लागतातच, कारण कंपल्सरी लिहायला लावतात सगळं त्यामु खर्च नाही नाही म्हणता, हजार रुपये कॉलेज चालू झाले तर, हजार रुपये खर्च येतोच.
बरोबर आहे. मग काय
मग तेच तला म्हटलं, आता तर काय नाही बघ, दुसऱ्या कोणाकडे असलं विचारून सांगतो म्हणलेलं कोणाकड निघणार असं, आता ऍडमिशन घ्यायलात करतील त्या मग प्रॉब्लेम असा झालाय कुणाकडे पैसे नाही आहेत, मागाच तर मुणलं कसरी वाटतय आता. एकदम ऍडमिशन घेणार म्हणून
आणि कोणी बाहेर गावचे वगैरे राहतात वगैरे, त्यांना पण रूम वगैरे खर्च भरावा लागतो. सगळ्याच गोष्टी पाहावं लागतात ना.
रूम वगैरे म्हणजे राहायला लांबचं कॉलेज कसं पडतं, जवळ पडतं सगळ्यांना पण त्यातल्या त्यात घरातल्यानी, बाहेर जी राहायला जॉब साठी गेल्यात बाहेर पडल्यात, त्यांची पोरं कस येऊन जाऊन करतात ना. त्यामुळं
ह् ह ह, मुलांचे प्रॉब्लेम मुलांच कस, मुलांचा धक् पण मुलींना थोडं राहायंच म्हणलं तर रिस्क राहते. थोडं व्यवस्थित रूम वगैरे बघूनच राहांव लागतय.
हो मुलींना रूम वगैरे व्यस्थित बूघुन राहाय लागते. मेन म्हणजे मुलींना स्वत करून खायला लागतो. पोरं कशी मेस लावतात. पोरी तसं मेस लावत नाहीत ना, मग त्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो त्यांना सगळाच खर्च आणि वाढतो, गॅसचा खर्च वाढतो तेलाचा खर्च वाढतो. डाळीबिळी आहेत की सगळ मेसला कस प शंभर रुपये रोज दिवसात्च दिले तरी चालतय.
हम्म हम्म हम्म
शंभर रुपयात त्यांच भागून जात सकाळी शंभर संध्याकाळी शंभर मेसला जेवणला.
हो ते पण आहे बरोबर आहे जाऊ त्या मुलींच काय धकून जात मला मुलीं स्वयंपाक येतो म्हणून काही अडचण येत नाही परांचा थोडे प्रोब्लेम येतात करायचे म्हणल स्वयंपाक.
नाही तेच त्यांना करायच एक एक जण करतात थोडा जाना जमतय‌ कॅपला वगैरे गेल्यानंतर तस स्वतः शिक शिकवा शीकाय कराव लागत ना आम्हाला.
आणि एकदा पाण्यात पडल की पोर बरोबर शिकतातच सगळे मुली पण शिकतात आणि मुल पण शिकतात. एकदा पाण्यात पडायला उशीरय मग काय. आता पोरं काय आता आजकाल पोरी पण हुशारच आहे पोरी पण आता पोरांच्या बरोबरीनेच काम करतात सगळी. असं कोणच माग नाही मुलींमध्ये सुद्धा आता ते एक विशेष कारण आहे. पोरी किती पुढ चालल्या घरच काम करा जॉब करा.
पोरी आता तेच की घरचं आवराायचं अस दिवसभरात जॉब करायच परत संध्याकाळी जायच घरात. सगळं आवरायच रोजच हे करतात तरीसुद्धा पोरी कटाळत नाही.
नाही बरोबर आहे आणि मुलींना कसं काम करावच लागत किती नाही म्हटल तरी घरात येऊनका होईना करावच लागत.
करण भाग आहे कारण किती गजर पोरीच्या आयुष्यातल स्वयंपाक धून भांडी संपतच नाही.
आणि हेच तर आयुष्य आहे ना हेच तर आपण केल तर पुढ आपल चीज होत ना आपल्याला पुढे जॉब वगैरे करायला पण शिक्षण चांगल भेटल तर मुलींना कुठे अडचण येत नाही पुढ चालून. ते पण आहे आपल्या स्वतःच्या पायावर उभ राहतात मुली हेीच मोठी गोष्ट आहे.
होय
आणि आई वडिलांची कमाल म्हणावी एवढ